हॅलो.
हॅलो.
हा बोला की काय जेवला का का स्वयंपाक करायलाय?
जरा तांदूळ घालायचं मंग ते नाही. खिचडी भात करायचा म्हणतोय.
हा हा
काय त्याला जरा तांदळू वासाच लागतात ना.
होय छान असतय मी सकाळी केलाय बघा मसाले भात.
हम्म आता काय भात नाय करायचा.
हा असं म्हणजे तांदूळ आणयला पण असं अ तिकडं हुबळी धारवाडच्या बाजूला किंवा कोकणात जायला पाहिजे नायं ओ.
होय कोकणात लई छान तांदूळ मिळतय आहो.
तुम्ही कधी गेलता म्हणजे अस खास तांदुळ बघायसाठी
हं नायं तांदूळ बघायसाठी नायं गेलो असं म्हणत्यात खरं. एकदा आम्ही कोकणात गेलतो खरं आमच्या इथं ते महाराज हाय अ त्यां त तिकड कार्यक्रम होता त्यांच्या बायकोच माहेर हाय
ह कुठलं
तिकडे कोकण साईड ला हाय ओ माझं नाव कायं एवढं लक्षात नाही ते.
ह
लयं वर्ष झालो मुलं पण लहान होती तेव्हा गेलतो आणि तेनं लय छान वाटत तिकड हिरव गार सगळं पावसाचंच वातावरण होत आणि ह्यांचं घर पण क नाय डोंगर टच होत आणि तिथं करवंद तेन काढायला गेल तो आम्ही मस्त वाटत होत करवंद ओ
हा हा होती का म करवंद तवा
होय होती की आणि ते काय आपल्याला येतय व्हय काढायला सगळं असं जाळ झालल्या असतंय.
हं
पण भारी वाटत होत खरं
होय होय म तेच मला आता तांदळावरण कोकणाची आठवण झा ली आता ह्या दिवसात भात लावत्यात नायं कोकणात
होय.
आणि भातात एक तर ते शेती म्हणजे अ चिखलाच ते भात लावतात बघा पाण्यातच
हा चिखलात
ह मला ते एकदा बघायला जायाचंय.
आम्ही आमच्या रानात एकदा लावलेला हाय की भात.
लावलेला.
होय असंच लावलेला मग तेरा चौदा पोती झालते.
होय म भारी झाल की
होय आणि तेवढं ते कल्पना चावल इंद्रायणी चाव वल असं होत.
ह ह
हूं
मग त आंबे मोहर वगैरे असते माहित का तुम्हाला.
होय माहित आहे की.
मग त्याचा असा वास म्हण सगळ्या आख्या गल्लीतन पसरतोय म्हण भात शिजत घातल्यावर.
होय होय आमच्यात पण लावलेला कणीय ते पूर्ण गल्लीत वास जात होता त्याचा.
ह म्हणजे आपल्याकडे येते ना दुकानमध्ये तांदूळ तांबे मोहर.
हा हा,
आणि तो दोन.
ते केमिकल हा केमिकल. करून पावडर लावून असच किं ओ आपल्यापर्यंत पोचणार. ते आणि ते कसं ओरिजनल पिकवणार आणि तिथल्या तिथंच लगेच.
लगेच आणि त्यानी असं लागल तसं लागल तस झाडून झाडून भात काढतात म्हण.
काडतात होय.
मणजे हाय अस ते पिका सकट ठेवत्यात म्हन कणगीत मदे मणजे ते हे तयार करून. अ काय मणते ते पेव तयार करून का नाय
हम्म.
ती खाली माहिती आहे का घरात जुन्या पद्धतीला करत होती पेव. धान्य ठेवण्यासाठी. आजुन आमच्या गावात तशी पदत आहे कुट कुट.
होय काय.
हा मणजे कुणाच तर असं घर बांधकाम क करताना ना ते उकरताना. ते लागतं जुन्या पद्धतीतला पेव.
तेव हा हा.
ह म ते तसच ठेवल्यात लोकांनी ते जुनी आटवण म्हणून त्याला बंद नाइ केलं.
हम्म खरं जुन्या आटवण ते जुन्या गोष्टी सगळ्या खरं भारी वाटत. त्या होत पहिला सगळं आता काय नाइ आता सगळं शिष्टी मॅकेट झालंय त्यामुळ काय.
अ आणि ते मग ना. ती पेव ठेवतात म्हण ते अस कापून गवत तसच ठेवतात मण ते. आणि नंतर ते झाडून झाडून लागल तसं लागल तसं घेतात म्हन. चिगळ हाय का बाद.
होय.
हम्म.
आमच्यात पण हा. आमच्यात पण केलत ना साळी म तेव्हा पण आमी असं. तर घरणच काडल्याल ते भात तेन चिकलातच बघा ते आणि पूर्ण. ना आ सगळे एक दिवस सगळं राडे रीबेट. चिकलान आणि मग आ. परत मग ते तेला वाळवून तेन. आणि कोण पावूना यायचा म्हणलं कि त्याला भरडून आणायचं. आणि त्याला ही दोन किलो दे चार किलो दे असं करून संपवलं आमच्या घरातल्यानी.
म्हणजे ते साळे असत्यात त्या आख्या भरडयच्या काय.
भरडायच्या हा.
मग तेज असं तुकड तुकड होत्यात.
हा म तेज्यातन तांदूळ बाहेर पडतय.
अ मणजे त्या साळीन. साळी भरल्यानंतर आपल्याकडे आता आपख तांदूळ कस असतो तसा पडतो का कमी पडते.
नाय नाय आत्ता तांदूळ पडतय अक्का असला म्हणजे अखख्याची तांदळाची लागण केली असली तर त पडतोय तुकड्याची लागण केली असली तर तुकडा पडत
अस असतय होय हं हं म्हणजे बारीक कधी पण लागू हूत्या
होय हूत्या की
हं हं
आणि आपल्या इत अ क देत्यात भरडून तेन
हं हं
हम्म
आणि त्यांच्याकड ते झाडून कडतील म
हा झाडून काडत अस
झाडून काडत्यात पइला आणि नंतर बडावनीन बडवत्यात म्हण अस घरात एका
हा हा ते बडावणं तर आता बगायला नाय कुट
आता गिरणी आल्यात त्यामुळे त्याची गरजच नाही ना लोकांना
आता ते धुण्यासाठी वापरत्यात बडावण
होय त्याला काय म्हणतात?
बडावणंच की हम्म होय.
धोपाटन धोपाटन म्हण हं हा हा आणि आधी धोपाटण कशाला म्हणायचे पाटीत धपकं घाटलं घालत्यात त्याला धोपाटण
आता धुन्याला वापरत्यात धोपाटन ते
हा ह् धोपाटण म्हण
हम्म
आणि त्याला ते काढत होते म्हणजे बडवून तुरे वगैरे आमच्याकडे झाल्यात तसच वाडवत्याती ती पहिला
हम्म
तुरी बडवायचं हारबरं बड बडवायचं यलोग बडवायच सुगीच्या दिवसात तेच
तुरी होय महुरी पण लावत्यात नाही रानात
असं कधी कधी तर असं वाटतय की कोकणातच जाऊन राव्हावं असं वाटतंय अवो किती छान कुणाच एक नाही दोन नाही माणसांची जास्त दगधग नाही. फक्त पशु पक्षी निसर्गाच पाणी भले खायला नसूदे पण तिथली हवा खाऊन माणूस जिवंत राहू शक
होय तिकड माशाचं मच्छीचं तेण लई प्रक हर एक प्रकारची मच्छी मिळत्या तिकड बघा होय आपण काही खात नाही ते पण माहित आहे.
तुम्ही नाही खात?
नाही खात मला ते माशाचा वास पण सहण होत नाही.
हम्म तुम्ही काय खाताय काय
नाही, नाही, मी आज म्हणजे ते- गेटच्या बाहेर आलेलो, म्हणजे तुम तुम्ही आणि मी आत- सोबतच पुस्तक आहे दुकान -
हा.
तिथं गेटच्या बाहेर आलो आणि तिथं एक मोठा मासा मरून- मेला. होय, मी हा मासा इथून कुठून मासा आला?
हा.
कारण, तिथं जवळ तर कुठे म्हणजे माशाचं असं हे नाही ना?
हा, हा.
मग एका हे वाटलं की, त्या शेजारला तिथं विहीर आहे ना?
हा.
त्या विहिरीला वगैरे, म्हणजे पक्ष्यांनी उचलून आणून तिथं टाकलंय का असं पण वाटलं?
असं कसं काय आला पण
होय, मोठा मासा होता आवो. म्हणजे विकायला येतोय बघ, मासा बाजारमध्ये- तेवढा मासा होता.
हम्म.
हं, मग तो कस काय आला असेल काय माहित?
कसा काय आलाय बघा की ते.
हम्म.
आम्ही, हिथं शाळेमध्ये जात होतो आम्ही- कामाला आणि- आपलं तिथला वडा नाही का, त्या वड्यातलं पाणी रस्त्यावर सगळं येत होतं. त्या वड्यातलं पाणी रस- हा, पावसाच्या दिवसात. त्या वड्यातलं पाणी वाहून येऊन खनीकडे जात होतं, मग आम्ही असंच- त्या टायमाला अंधारात येत होतो आणि- पाणी व्हायला लागलंय की, आमच्या समोरनं आणि त्यात मोठ्याच्या मोठे मास.
हं
हा, मोठ्या म्हणजे चांगलं- असं मांजरा एवढं त्याने एवढं मोठ मास त्याच्यामध्ये. आ- होय रस्त्यावर. त्या पाण्यातन वाहून यायलतीत मास आणि माण- तर मग पकडालतीत ती मासं खायचीच होती वाटतं, म्हणजे कोण, कोण खातय- तेनी पकडून-
पकडून होय, नाही आणखी आणि एका वर्षी जास्त पाऊस झालेला आहे ना- त्यावर शिलही भरपूर मास आलेल, ओढ्याला पण आलेल.
हा मग ते तेव्हाच बगा मास.
हा म स बोर
पकडून खाल्लीत काय मासच चांगला असतय.
खेकडा सुद्धा राखला नाही, खेकडा पण पकडून आणून खाल्लय.
होय की.
आमच्या शेजारला आणलेलं बघा सगळं, ते एका माणसाने आणलेलं. अस सगळ्यांना वाटत होता गल्लीत, मी म्हणालो हीत कुठलं विकत आण वाटायला- तर दुसऱ्या दिवशी ती गोष्ट माहिती झाली, दुसऱ्या दिवशी सगळी मासे पकडायला गेली.
ते वड्यातलंच होतं, मासं असणार आहे. लई माणसं आलतीत तेव्हा बघा आणि एवढी गर्दी झालती. त्या पाण्या भवतनी मला तुला मला तुला मास
ह आणि नीहून ते पण जास्त राहत त्यात पण वाटतं फ्रीजला ठेवलं तर मास.
हा हा. उचलत नव्हत एक एक मासा एवढं मोठा ओ मासा.
ह ह.
हम्म.
आणि आणि इथल्या एका माणसाने कसं केलेलं माहितीय का? म्हणले त्याने आस हौद असतो ना आपला सीमेंटचा पाण्याचा
हा त्यात सोडलेले आणून.